हॅलो. हा. मी तेच म्हटल उचलाय गेला की नाही. बरं. मितेच म्हणलं ए आता काम झालं माया पुजा केलि तिकडं ओ - - ओटा धुवायचा होताना तिकडं ओटा धुते शंकर भगवानचा तर इकडन गेली की हे मग ते ते स आज काय जेवण जेवण करून आल का मॅडम म्हटलं नाही हो जेवण घेवण नाही व करून आले. म्हणे उशीर झाला म्हटलं मी ना आज घंटी घंटी सार. केली म्हटलं मग उशीर झाला म्हटला आज म्हणे मलाच वाटलं जेवण करून आल्या असज तुमही. ल हव पूजा कराल जेवण करून आली व म्हटल. हम् काय. चालू आहे भिनंत उचलून राहिल आता. एवढं लवकर होते का ग ते? आहे अजून तर बाकी आहे अजून नाही झालं अजून तर आमच्या संड्याास बाथरूम तोडायच बाकी अजून तर खाली संडास ब बाथरूम बनवेन तो मग वरचा संडात बाथरूम तोडीन तो.
पिलर केले का उभे त्यान?
पिलर केलं उभे. पिलर झाले उभे वे भिंत बांधून राहिला तो अन संडास बाथरूम काढून राहिला खाली पहिले. म्हणजे संडास बाथरूम काढली की, मग माझी संडास बाथरूम तोडेल. अ हा. काऊन की मग संडास बाथरूमला जाऊ जाणार कुठं?
बरोबर आहे.
तार ओळ तिकडें. हम्. म्हणून मग तो पहिले बर लड्डू आ इडली किडली बस रे इडली इडली घेऊन बसलाय लड्डू खायले आता भाजी पोळी करून ठेवलीये खायच नसते, त्या पोळ्या आता गरमीच्या खराब होऊन राहिल्या आहे त्या.
हांव.
शाळेत तर दोन फोडी नेशेन एक फोडी नेशेन शाळेत काय घेऊन जायच? नाशत्याल पोळी टाकली ते कोण खाईन? अं. शाळेत काय घेऊन जाशील त?
भाजीपोळी खायचा म्हनी इच्छा नाही म्हणे माई मी नरवीची भाजी पोळी केली ना त्येला म्हटलं प्रजगी झाल्यावर पाणीगिनी चढून आल्यावर म्हटलं लड्डू खाऊन घे भाजीपोडी
जा म्हणते माई इच्छा नाही म्हणते. आणि आता इडली वाला आला तर इडली घेऊन खायला बसला तेव्हा इच्छा हाय त्येची.
हू.
हां. इडली घेऊन बसलाय खाली वीस रुपयाची तेव्हा इच्छा आहे का पहिले तरी दहा रुपयाची तीन इडली देत होता तो पतली पतली. आता तो दोनच देऊन राहिलाय दहाची.
बाई.
हां वो, पहिले तीन देत होता तो. पहिले चार देत होता मग चारची तीन केली आता तीनची दोनच केली. मस्त आता हाय तो. हूं. अजून काय म्हणते? मम्मीशी नाही झालं का बोलणं? मातोश्रीशी बोलणं झालं नाही का?
नाही नाही तिकडं नाही लावला मी अजून.
नाही व काल गिल तून म्हणतं वैशुचा आला होता काय त म्हण
नाही नाही. तिन तिचं कामाच विचारलं पप्पाच्या फोन वरून करल होत तिनं. तिनं फक्त तेवढ्या ॲपच विचारलं स हे केलं आणि मग ठेवून दिलं करती म्हणे ताई मी
हम्म हम्म
असे.
हम
तेच
हा बरोबर अजून काही नाही बाई आज स्वयंपाक अरवीची भाजी केली मी ना ना पोळ्या केल्या रोज रोज कायच बनवावे त्या स्वयंपाकाचं भलं मलं टेन्शन आहे. एक टाइम नि दोन्ही टाईम माझी तर टेन्शन असते ते
मग ते तर आहेच.
मग एक टाइम काय बनवा आणि एक टाइम काय बनवा मग मी तेच म्हटलं आता आता सकाळचं टेन्शन गेलं की संध्याकाळी असं बी नाही किंवा आपल्या घरी खिचडी हे ते चालू नये.
नाही गं बया खिचडी खिचडी तर कधी खावा त्यांना
नाही आमच्या इथं बी नाही पाहिजे वरणभात तरी खऊन घे पण खिचडी बिलकुली नाही खात अस आज बनवणारच आहे संध्याकाळी का नाही म्हणता आता तर खातो मी खातो मग
म्हणत होता नाही आज संध्याकाळी बनवीन मी मग पाईन तू खात की नाही खात
त्याचंच नाव सांगायचं म्हणा त्यांना सांगितलं होत खिचडी खायची
हा मी संस्कारी पोरगा मी काही बी द्या मी खाऊन न आम्ही बिन संस्कार पण आपण बिना संस्काराचे आहे हम् हा आहे हाव काही मावशी हाव मावशी म बड्डे ला येतय का?
नाही होया
मावशीचा आवाज गायब झाला का?
खाऊ का खाऊ आहे का खाऊ?
खाऊ आहे का मावशी म्हणते खायच खाऊ रात्रीच्या गाडीन बसून जाय रविवारी सोमवारी सकाळी बड्डेच्या दिवशी हाजर
हा हा हा
हम बोला अजून काय म्हणते काय काय म्हणते तो चिलबज तुवाला आहे ना
गेला शाळेत
लड्डू एवढ्या जोर जोरात खेळता की बस
बोल हा रमवान पण एवढे जोरजोरे बोल ग राधा
दर्शनचं लागते की नाही काय माहिती
कोण तू उचलत नाही राधा ते लावजू नको तो उचलत नाही लगे लगेच कट करून टाकते तो
हा तो बोलत नाही घे कुझी तरी लावशील सांगशील तर पुजी तरी बोलते तो नाही बोलत
हम्म
मी देसल ना दोन्ही बोलत पुजे तेच म्हणे मीन बी लावायची ना म्हणे हू बी हू काय बोलतच नव्हता म्हणे ह मी म्हणून म्हटलं की पाहिजे तो दर्शनले तो काही बोलत नाही लागते की नाही काय माहित बाई आमच्या याच्यात प नवतं लागत आम फक्त पूजीच लागत होता आता आज संध्या का हे आले की तुला लावून पाहे लागते का
हा
ते आले की त्यांनी पाहायच असते बाई मोबाईल हो त्यांचा अलग त्रास असते ह त्यां पाहायच ते मोबाईल ही दिवसभर पाहायला भेटत नाही मग काय मग आल्यावर ते पाहत बसतात हम् आता का पाई नाही नाही म्हणेन काम घेम नसेल तर काल घरी ठेऊून जा म्हणेल फोन
हा बरोबर आहे मग तेवढंच होऊन जातं ना
मग होऊन जातील ना त्यांचे, मी तेच म्हटल. होईन आन तसेच त्यांचे
हजार रुपय बी आले तरी बास झालं.
मंग तेच म्हणल हजार रुपये बी आले तरी बास झालं, कोण देत आपल्याला बसल्या बसल्या.
हा ते तर हाय म्हणा.
म्हणूनच म्हटलं, कोण देत बसल्या बसल्या?
ते मोबाईल असला त त्यांची नाईट होती ना, तर ते झोपले कि मंग करायची मी.
पण त्यांच्या मोबाईलून फक्त पूजील लागत होता, मले बी नवता लागत. हा.
अगं मग तुमचे झाले असतील ना, मग तशे लागत नसतील.
पण पूजेचे भी तर झाले ना.
हम्म.
पूजीचे बी तर झालेले हे, पण पूजीच्यात लागत होता माया येच्यावर लावत होती, तर लागत नव्हता मायाच्यावर.
अन आता आमच्या हेच्यावर होता ना तेव्हा मी त्यांच्या हेच्यावर लावायची तर होत होता, पूजील लावायची तर व्हायचा, मले लो यांले लावायचे तर व्हाय आम्ही काय केलतो काही आम्ही माय ले त्यांना गोष्ट करून करून पुरे केेले, काही पूजे सोबत गोष्ट करून करून, असं करून करून हे केल, हम्म. मी तेच म्हंटलं आणि यांच्या हेच्यावरून लागतच नाही. म पूजीला बी एके दोनच वेळे ट्राय होते, नंतर नाही होत.
पण काय कराय काय नाही, एक तर पागल माणूस आला म्हनत होते माणूस मी ऐकत नाही माया नव म आता कसच नाही ऐकत
हम्म. नाही सकाळी तुम्ही ल्हायांच्या हेच्यावरच केले होते कॉल पहिला कॉल केला होता, ते साईनं काय केलं? म्हणे अपडेटवर आलं त साई नां का अ डायरेक अपडेट टाकून दिला कॉल उचलायचे ऐवजी.
हा तर म्हाया हेच्यावर बी अपडेटच म्हांगून राहाला हाय ते. अपडेट केलं तरी पण ते हे, यूपीआयसीच ते नंबर मांगून राहिला काय मांगून काय माहित
हा हा. आन त्यान अपडेट करायला टाकला त्याचे पप पच तर ते कॉल माया अ रिकामा चालला गेला त्याच्यावर.
मी त मले त असं मी तर घाबरली म्हटलं का, तुमची पुडी गी गेली काय म्हणल, सुधीरचा फोन पाहिला सकाळी सकाडील
हा मग मला म्हण कोण? त्या घाबरल्या असतील म्हटलं, मग तुमचा कधी फोन जात नाही मग एवढ्या सकाळी
हा. मले खरंच तेच वाटल, म्हणल तुमची पुढी गेली वाट
नाही ओ, म आमची बुढी जात नाही.
न्ही असं वाटलं मले दर सुधीरचा फोन पाहिला ना, तर असं वाटलं म्हट बुढीच गेल ते काय ह्यांची काय माहित म्हटलं काय झालं म्हटलं म्हणून पहिले लावला मी सुधीरलेच लावला मग. मग सुधीर हा सुधीर वर रिंग चालली, गे हे बिझी येत होता सुधीर
त्यांच्या ते माया नंदेच्या पोरी लावलं, माया नंदेला लावला होता त्यांना किती च्या ह्याच्यावर दिसत का, पेमेंटचं पाय म्हणे आलेलं आहे का असं
हम्म.
तर ती झोपेल होती पोरगी माया नंदेने उचलला होता, म्हणून मग ते त्याच्याशी बोलत होते ना म्हणून मग ते सायल्या म्हणे की, मावशीचा फोन येतोय तर मम्मीच्या हेच्यावरून लावून सांग म्हणे
हा मग मला तर असं वाटलं तुम्ही म्हटलं कामिलबाई यांची बुढी गेली काय.
हम् नाही ती नाही जात अजून
नाही बा. असं सकाळी सकाळी सुधीरच्या याच्यावरून नाहीयेत आता तुम्ही बाताला का पण एवढ्या सकाळी तूला नाही. हा एवढ्या, सकाळी आला की जरा हेच येते कि एवढ्या सकाळी सकाळी फोन
हम्म
टाकून ठेवलो त्या भांड्यात. हम्म, अजून काय करते?
होईन त्यां लव तरी महिना दोन महिने निघून जातील बांधकामाला तुमच्या
हा हा महिना तर जाईनच पुढच्या महिना बी जाईल.
हम्म,
अजून तर भिंतीत उतरून राहिल्या मग माय धाबा मग संडास बाथरूम तोडता. तोडता तोडता त्यांने दोन किंवा तीन दिवस चालले जाता. मग ते गेले की लेवल कर ता करता हे होऊन जाते मग ते झालं की मग ते सेंटरिंग सर्व बांधतील.
हम्म,
हम्म, आन मग ढाबा भरते,
ते तर हायच,
राधे कट कर
झाला का हा